हा बोल. कुठे गेलं आज स आपण.
आज नाही ते साखर पुडा होता. आणि ते जाय क म्ह्याच. आ ते तिकड झालोय जाणार आहे देवीला. वाचा की पुढ
पोर पोर
पोर आहे बाय खे
ते बाळ आले मग ते म्हणे गेला का नाही तो चालू होतो.
कोन केला.
हॅलो!
ह कोण गेला तुम्.
वाचा.
हम्म
ट्रेनिंग ला हेरे ना आता
हा ते.
आज गेरी.
बरं. हम्म. मी दधोंडेगावला गेली होती का तिकून आता चाले थोडा वेळ झाला. हम्म तिकण आली मग वास्तू शांतीला जायला होते मग मग उशरझाला घरी यायला.
हा का बरं त्यांनी केला तर फोन काय उत नाही.
ती अशी ना आज ग्रामपंचायतीत अशी ती उद्या टीम येणार आहेत.
हाग.
हा. क तिच्या कामातशी नच. ग्रामपंचायतीच्या कामात शी तिकड आज. उद्या येणारे.
हा झालं सगळं.
काय झालं.
आज तुम मही आणव तिथे झालं का म्हटलं बाकी त्यांच गावच.
मग झाला ना आज आता ते मी ते सांगते काय ोंडेगावला जायला होती मी.
नाही दुसरं गाव.
झालं ना मादरी बी झालं सांण शील. जललपूरला चालली होती ती जलालपूर जाणार होती मग सांशिका झाला करून भांडी धून राहिली तर
ते भांडे्या आता घासले बी मळ्यातच होते मी आज आज मळ्यात कोण नव्हतं मळ्यातच थांबले होते मी आज मग आत्ता भांडे घासले आवून कपडे काढायचे ओलेचे
आमची आम्हाला तेन काढून आमची ओलीचयत बाहेरता
म्हणून ते काढू वाटा ना म्हटलं जराशी वाळी म्हणजे काही नाही वाश यत त्या कपड्यांचा
हम्
वल्ले वल्ले ठेवलं तरी घरात कुलर चालू करून देते त्याच्यान म काय
बया कुलर थंडे वासतीय स
वाजते थंडी पण मग कुलवर चालू करून तरी जायचे कपडे हाटकत ना
ते हम
त्याच्यामुळे पगारला
हम् हम दुपारचाच स्वयपाक पडलय पोरं राहिला मोठा क्लासला गेलेला आहे छोटा खेळतो
हा हा स्वयपाक तसच पडून राहिलंय
हम्म आग मी वास्तुशांतीला गेलते तिकडं मी तिकडच जीवुन आली मग हे पण तिथच गेलेले होते वास्त शांतयांचा मित्र होत तर मग हे पण तिथं जेवण करून आले मग दुपारचा प स्वयपाक तसाचय पोर बी जेवले नाही
आमचं तेच झालं पोळ्या बिळ्या करून ठेवलं होते भाजी जराशी आहे अशी यची पण मंग तर भाकरी बिकरी करावं लागतय ते जेवले नाही ते गेले तिकड टाइम झाला टाइम झाला ते पोराला एक वास्ता निघायचं होतं तरी मी गेली नाही पाण्यासाठी थांबून राहीले
तर् त्या पोराची आलं पाणी अ आज हे होती ग्राम सभा
हा ग्रामसभा होती ना आज आमच्या इथे ब होती ग्रामसभा
काय सांगत ग्रामसघ सभा एकन पाणी एक ते पाणी आलं होत तर म्हणतो वापराय पुरतंच पाणी प्या प्यायला नाही पाणी ते घ्यायचं
वापराय पुरतं भरलं नाही तर आज आक्षरशा कपडे कुठं धुवाव ते विचार पडला होता मला तर
का बरं वापरायला पाणी पियाला न पा
काय माहिती म्हणे प्यायला घेऊ नका म्हणे वापरून वापरायलाच घ्या म्हणे
हा ते काय खराब झालेलं आहे वाटतं त्यांचं फिल्ट
त्याच्यामुळे मंग अ
फिल्टर खराब झालेला आहे फिल्टर
हम.
पाण्याच फिल्टर-फिल्टर हून पाणी येते ना. ते फिल्टर खराब झाले आहे.
काय माहिती काय झालय. तो म्हणे असं म्हटलं मग. वापराय पुुरतंच भरलं कपडे धुतले मळ्यात गेले. त तिकडून आले भांडेबिंडी घासले.
हम् ह
मळ्यात ब दाका नाही पाऊस येतो का काय. पाऊस येतो का काय. लाकड आणची. मला लाकडच नव्हती. लाकडे घेऊन आली.
झालं माझं.
हम. काय म्हणते.
आग ब्लाउज आणल
काय.
ब्लाउज. हात शिलाई. बटन.
हा तुम्ही फोन जवळ घेत जा ना. ते ऐकायला येत नाही एकदम बारी कावाज येत काही. का
याच्यात ना लई बारीक आवाज येतोय.
हा काय ऐकायला च येईना मला काय-काय
काय करून राहिला. तू मोबाईल ठेऊ नको हा. सांगून राहिले मी मोबाईल घेऊ नको. कॉल कम्प्लीट कर मग लावते. मग तू मोबाईल कशाला घेऊन राहिला. पेपर आहे उद्या. मोबाईल पाठव. बिना अभ्यासाचा खेळून राहिला. आता अभ्यास आपण करू दोघं नवरा-बायको बसू. तेना ठरवू द्या. तुम्ही नाही. घेतल ना. कस कलास सकाळी साडेबारा साडे नऊला गेला. साडेबाराला आला. परत दीडला गेला ते रात्री आठलाच आला.
काही माज दिवसभर रात्रीचच काम आहे.
हो तिकड. कृष्णा राज मिश्र. ग ढाई सो ग्राम वाला तू े देख रहाी देश म बुत देखली अगर. म गुठ आखी म स गाई सगरा हम हा. चाले ते कर मा प्रशोद नाही. नाही.
अ हम्म हम्म
हा हा लोय
तिथ आपल्या एकच महिला आपण गट घेतला क नाही
मध्ये गेला क म माहिती भरायची म्हणजे पहिली माहिती दहा घ्यायचीच तिची म तिचा आधार नंबर टा आ नंबर टाकायचा. नंतर मोबाईल नंबर टाकायचा आणि मग तिथं ओटीपी घ्यायचा. समक्ष जाऊन मीटिंग घ्यायची आहे आता हा दहा महिलांसोबत मिटिंग घ्यायची टाकायची चालेल हा हा दहा मिनिटं
हा हा
आधार
मी करू का?
हो कर ना.